हॅलो हा बोलकी चहा घेतली काय अभ्यास करत बसलोय बघ
ह आवरलं घरातल
नाही अजून आवरायचं ते उद्या कॉलेज मध्ये जरा परवा दिवशी द्यायचंय ग कॉलेजला पण आता सुट्टया पडणार आहेत.
हा हा.
प्रोजेक्ट तेन चालू हाय ते करायच चालू हाय.
हा हं. तेच म्हणलं जेवन नाही आत्ता कुककर झालाय. भाजी फोडणी घातल्यात. आता
हा हा.
म आता भाकरी तेवढी कराय भाकरी, आमटी हाय. भाकरी तेवढी करायची.
पोरींच्या परीक्षा झाल्या काय?
झाल्या परीक्षा झाल्यात. अजून शाळेला सुट्ट्या कुठ पडल्यात?
सुट्या पडल्या अजून
म्हणजे कोणी येत नाहीत सोड तेवढे एक दोन एक दोन येत्यात होय.
रिझल्ट लागेपर्यंत आता एक मे पर्यंत ते नियम
होय अजून दोन दिवस काय सगळी गेल्यात गावाला. ही जातीया आमची एकटी जातीया. तिला मधलीला जरा बरं नाही ग.
हा हा हा काय झालंय ग? होय. अगबाई!
मग काल दोन दोन दिवस झालं ती खाजवालय खाजवालय म्हणालिया, आता हे उठलं असल म्हणलं काही तर लाल लाल झालत निस्ता आणि ताप आलाय. तापान भाजाल्या दोन दिवस झालं.
होय ते ताप येतोय ताप जास्त येतोय त्याचान. वाऱ्या फोड्याने कि नाही ताप उठतय येतय ना ते.
त्या फोड्या कसं असं पाण्यासारख्या असत्यात नाई.
ते बाहेर पडायला लागतय ते
हा हा
ते वार त्या लागू द्यायचं त्याला उष्णतेचा पदार्थ खायला द्यायचं जास्त म ते बाहेर पडू दे च बाहेर पडलेला चांगलं असतय ते हम् त्यानंतर हे लाव की त्याला तरर अ असं अलोवेरा जेल आणून लाव गार पडतेय बघ.
अलोवेरा जेलो हा हा ते त्यातलं कोरपड लावलं चालेल. की
तेच कि तेच ग किती रुपये चाळीस रुप चाळीस रुपये ला मिळतंय मग हा ॲलोवेरा जेल मग ते आणून जरासं लावलीस कणे गार ते जखमांना काय नई संध्याकाळच झोपतान आणि ते टोचत असते ग आत
सांगाल ना आग उठा लागलीया.
ठसठसलया गत तेन होत ते बाई ते माझ्या बहिणीला उटल फुटल तर लई रडालतीत.
ह मोठे झाल्यावर उठलेला?
होय सोनिला आमच्या आत्ता परवा परवा उठलेल्या लग्नाच्या आधी.
हा हा
ती ते
होय दु हे होतय एक एकदा उठून जातय सोडत ते. काय गलं होय परत उठत नाही आमच्यात लै जपायला लागतय ए एकीच झालं की एक केला येतय.
हा हा हा. नाही ते तसं काय नसतंय ते. त्या अंगात हिट
नाही उठतय म्हणले की डॉक्टर म्हणलेत की लांबच बस झोपवा लांब च झोपवा म्हटल्या त.
हो तिच्यामुळं आणि
होय ते एकीच्या वासाने एकटेला उ तेच ते परत तापाचं पण तसच झालं की.
ताप काय ते संसर्गजन्य असतय.
होय हिचा ताप कमी आला हिला दवाखान्यात नेऊन आणलं तर. तिला हायच दुसऱ्या दिवशी.
हा.
असं चालू होत बाई महिना पूर्ण दवाखान्यातच.
हम्म हम्म हम्म पोरींचं तसच की.
हम्म नाही अजून. भाकरी तेवढ्या करायच्या तुझं.
पण नाही अजून.
तस काय दोघांचं. लगेच होतंय होय, गॅस वगैरे मिळालेत काय गं.
गॅस आम्ही घेतलेला भरून
हा हा.
हा त्यामुळं काय नाही. आम्हाला कसं एक टाकी अडीच महिने जाते गं.
हा हा.
नाही. आपलं ह्याजच, आहे की भारतीय मोदीच. मिळालं ग
मिळाल्याल्या होय हा. मग एकच मिळत्या सोड घरात एक
एकच मिळते मग त्यांना मिळाल्या मग आमचे डब्बल मग आणि एवढं एकाच घरात तीन टाक्या आहेत आमच्या‌.
मग मिळत नाही सोड. पहीला विचारतात त्यांनी लय एन्क्वायरी करतात. होय आमचं पण जात सोड दीन दीड. पावणे दोन महिने जाते आम्ही काही पाणी तापवत नाही.
आम्ही पण नाही तापवत मी तर उन्हाळा असल्यावर थंडच पाणी घेते.
हा हा मला नाही बाई सण होत नाही फॅन सण होत नाही आणि थंड पाणी.
आ.
फॅन सन होईना झालाय आणि थंड पाण्याने आंघोळ केल्याव मग काय नाहीच मग. ते केल्यावर काय वाटत नाही खरा नंतर. तर ना हे बाहेर पडतेस
होय आत नंतर नंतर उन्हाळा संपत आला ते सगळे येतील बाई
आता बई सर्दी झाले उन्हाळ्यात
हम्महा हम्म होय हा हा हा हा आणि काय
आणि काय नाई ब निवांत बग नाही.
नाही अजून ना सुट्टीला जाणारयेस क नाय?
सुट्टीला तेच गोव्याला जायचं म्हणालतो, आता हिला पोरगीला वाऱ्या फोडं उठल्यात
चांगला हाय की जाऊन ये की
पुढच्या आठवड्यात बघायचं कमी झाल्यावर
हूं चालतय की होय कुठं पोरगिला रया ते जीव पण लागत नाही.
होय अन सोडायचं तर कुठं सोडून कुठं जातीस त्यांच्यासाठी त चाल्लय
होयस पोरींना तेवड्या सुट्ट्या मिळत्यात हिकडं तिकडं फिरायला हे मिळतंय.
ते येताना काय तिथं हे पण हाय रत काय ते मालवण सिंधुदुर्ग येेताना तिकडच हाय की,
होय होय कस म्हणजे गाडी करून जाणार आहे व्हय तुमचं तुम्ही जा लाय व्हय
होय आणि ह्यांचे मित्र तेन हायत की त्यांची फॅमिली आहेत आणि दोन फॅमिली
हा हा हा म चालतंय की
होय त्यांची पण बार
मग काय नाय निवांत हा हा हा तसं असलं तर चालतंय ते संग असली
होय.
हूं
हे एक आहे की आमचं कुत्रं एक होय गेलतो की दोन वेळा जाऊन आलो निशीचं काय नाय बई जावळ नाही हे काढल्यात बार झालं वाटतं बारस झालं ते एकदमच घातलेले वाटतं त्यांच्या वहिनीच्या पुरगींच्या न तिच्या.
होय पोरगी झाली होय त्यांच्या दादाला पण एक मुलगा आहे ना पहिला.
कुणाला नाय नाय मुलीच आहेत तिला. हलो
बहिनीला मु पोर हाईत. दोन होय तुझ्या बहिणीचा नवरा पोलीस आहे ना नवरा पण पोलीस आहे आणि ती नणंद तिजे नणंद पण पोलीस परवाणी फोर व्हीलर घे ते आल्यात वाडत सगळी त्या बारशाला व्ह परवा मी बाजरला गेलोत तेव्हा होती तिझा नवरापण.
हा हा हा हा.
चांगलय तुझ्या बहिणीचं. निश पण चांगलाय मी काय गेलो नाही तिला बघायला परवा एनिव्हर्सरी पण होती.
हूं.
हूं. सोनी असतय तिथं.
सोनी काय तिथंच आहे राह
होय.
हूं हूं.
ती पोरगी दमावत्यात. त्यामुळ पोरगी दमवते त्यामुळे जरा घेऊन जाते तिथ. हूं त्यांच अलीकड पलीकड लागूनच हाय
होय जवळच हाय की कुठात आता लांबय तवा त्यामुळ काय वाटत नाय ते हूं.
पोरगीला काय बरं नाय म्हणालती बाय.
होय.
सोनीच्या त्या परवा फिरून आल्या.
कुठं कुठं गेलेले की ते त्यामुळ ते हे होतय ग वार लहान असतात. पोर
म्हणत्यात जल्मल्यापासन दमवत्यात म्हणत्यात.
एके एक रडवी असतात बाई हूं एक एक रडतात ह व नंतर शांत येत्याती.
ते आमची पण दोन नंबरची तशीच होती. रडतच होती सारखी.
हा हा हा होय हा हा.
वय बाई जेऊ देत नव्हती. खाऊ देत नव्हती. अ
हा हा होय आता पोरीला विचार हम्म मग आणि काय?
मग तुझं कसं काय? तु कुठं जाणारायस कि नाही?
हाय नाही बाई मी आता कुठं जाऊ. हाय इथेच हाय मी चाललंय सुट्टी तिला नाही बघूया की
मम्मीकड
मम्मी कडं नाही. बघूया जमलंस तर जायचं. हयाचं जेवणाचं ते हाल
होय तेच बघ सगळीकडे कुठं जायचं तेच हाल. जेवनाच हाल. एकच प्रॉब्लेमाय मला वाटलं काय परवा वाढदिवसाला तिकडंच मम्मीकडच
नाही नाही ते ते तिच्या गावाकडं गेले ग.
हा हा हा हा ते तिन म्हणली तिच्या बहिणीच्या तिकडं गेलती वाटतं तिकडं काय नसतं.
नाही होय इकडं नाही मी तिकडं गेलेलो हम.
हा. शिवायला काय हाय का नाही.
शिवायला आल्यात कपडे तेन खरं माझं जरासं असं कसं आता आता एक मे पासून सुट्ट्या पडणार आहेत ग कॉलेजला.
हा हा.
मग प्रोजेक्ट हे ते असतात ग बी ऐडला ते पूर्ण करायलाच लागत्यात मग ते अ तीस तारखेपर्यंत द्यायचं आहे कारण जूनमध्ये परीक्षा असतिया ते द्यायलाच लागते नाहीतर नापास करत्यात हम् मग तेच करत बसले बाई दीड दीडशे पानांच असते बाई लई असते लिखाण पण तेवढंच लिखाण भरपूरच त
ते कंटाळा येत असल बाई कॉलेज ते शाळा
शाळा करायचं ते यायचं हिकडं आणि इंग्लिश स्पीक नाही सॅटर्डे संडेला तेवढंच होय दोनच दिवस म्हणजे रेग्युलरच आहे कॉलेज खरं म्हणजे जे इन सर्विस आहेत कनी त्यांच्या सा ती सूट आहे. म्हणजे फक्त शनिवार रवार जा जायचं
हा हा बरंय गे शिकत, शिकत ते पण होतय म्हणायचं
हम् म्हणूनच झालं की आता एक वर्ष संपलं
हा, हा
आता जूनला संपणार एक वर्ष
हा, हा
हम्म काहीतरी शिकलेल्याचा काहीतरी फायदा करून घ्यायचा
होय अजून मुलं बाळ नाहीत तवर नंतर न कुठं मिळतय मग
होय
होय एकदा मुल झाले की नाही बग कशात
हम्म म्हटलं करून घ्यायचं
हा
तेच परत बसलेलो काय नाही बघ
मनीषा तण फोन येत काय नाही, उन्हाळ्याच नाही अजून करायचय ऊन संपल्यावर. काय आणायचं विकत आता.
होय मला माझी. पण करायला इच्छा असते, वेळच नाही गं मिळत.
हा. ते सारखं ते घरमालकांच्या वरती. ते जाऊन घालायचं ते वारं सुटलं की, आणि काढून आणायचं.
हा. ते नको वाटतेय होय.
त्यांच्यात पाहुण तेन आलेत की जात नाहीत पंधरा, पंधरा दिवस.
वा हा हा हा.